हॅलो.... हा येतोय ताई, नमस्कार.
हो... बोला.
हा
काय म्हणता... पाऊस पाणी कसं चालू ए
हो... बरं ए... सध्या तरी अ... पाऊस वगैरे आहे... हा पिकं वगैरे... हा... पिकं वगैरे... चांगले आलेत आता... हा... मध्ये उघडला होता ता थोडा... आठ दहा दिवस... हम्म हम्म... मागच्या दोन चार दिवसाखाली... जरा पडलाय... थोडंसा पिकांसाठी चांगला झालाय सध्या आहे
हा.. कसले... हा हां हां... कसले पीक... लावले तुम्ही आता?
आमच्याकडं... सोयाबीन वगैरे, मूग... तूर
हा हा
हम्म... आणि ऊस तर काय... आपल्या ह्याच्या पाण्यावरच अस तो हां
हो... त्याच्यामुळे, आणि याला कसं... थोडा बारीक बारीकच पाऊस पाहिजे ना पिकांना... असं जास्त पण... याचा पाऊस नको
हो... तसाच आहे सध्या थोडासा... पिकांच्या मुळान पाऊस म्हणजे मुळांपर्यंत... पोहोचण्या एवढाच आहे असा
हा... कारण तो जास्त आला तर... जातं ना?
हो... हो... नंतर जास्त पाणी लागलं तर... पिवळे पडतात ना
हो.. अन जास्त पाण्याने पण पिवळं जाता पिकं... त्यापेक्षा... जमिनीत पण मुरलं पाहिजे ना
हो... तुमच्याकडे... आहे का पाऊस?
हो... चालू आहे... उघडतो... चालू राहतो त्याच्यामुळे... काहीच नाई... बाहेरं पण... जाता येत नाई
हो... ह्या महिन्यामध्ये... तर जरा, असाच असतो वाटतं थोडासा हम्म... झिम झिम... झिम झिमच असा... हा... हो व्यवस्थित येईल... नंतर हो मग... झालं जेवण वगैरे
हो... जेवण झालं.. तुमचं?
हा... झालं.. हं हं... आमचं पण झालं मगाशीच... काय बनवलं होतं आता आज?
आज का... आम्ही ना... ब्रेकफास्टला खमण डोकळा बनवला होता
हो.. का... हम्म... ब रेसिपी वगैरे सांगा थोडीशी काही कस बनवला काय?
हो त्याला ना म्हणजे आपण जस पीठ बनवतो ना. तसं पीठ बनून घ्यायचं पूर्ण त्याचे इन्ग्रीडियंट्स टाकून आणि म्हणजे्हा आपण एक वाटी पीठ घेतलं तर एक वाटी तेथोडं पाणी घ्यायचं.
हा म्हणजे तुम्ही असं रेडीमेड पीठ वगैरे आणलं का? असं.
नाही नाही रेडीमेट नाही ना घरीच बन
घरीच बनवता ना हां हां बरं बरं.
आपण काय पहिला काय करायच चना डाळ राहते ना ती जशी घ्याय. डाळ घ्यायची आठशे पन्नास ग्रॅम पहिले, तर त्याला. शंभर-शंभर ग्रॅम कमी करत यायचं चना दाळ जे तुम्ही आठशे पन्नास ग्रॅम घेतली. तर तांदूळ सातशे पन्नास घ्यायचे असते. म्हणजे निम्म्याला निम्म आणि उडीत डाळ घ्यायची एकशे पंचवीस ग्रॅम.
हा किती माणसांचं प्रमाण आहे हे किती?
आहे आपण म्हणजेक्च आ आम्ही जर बनवलं ना तर चार ते पाच आपल्यावर आहे वाटीवर बनवून तेवढं घ्यायचं आणि जेवढं मोठं बाऊल घेतलं तर तुम्हाला समजत मग किती होतो किती नाही एक ताटभर होतो एका बाउलमध्येध्ये.
हा हा हा बर बर. हा हा ते प्रमाण पण ठरवता आलं पाहिजे ना, म्हणजे आप आपल्याला हं.
ते कसं सध्या ग्रॅम मध्येच मला पण माहिती होतं ना आम्ही घेतानाच ग्रॅम हा म्हणजे आपण दुकानातून आणतो ना तेवढं ग्रॅम मध्ये आणला ना. मग चुकत नाही, हम्म ताकात हळद ते टाकायचं मग लिंबू पावडर वगैरे थोडस.
हां हां.
सगळं टाकून एकत्रच दळून आणायच गिरणीतून डायरेक्ट मग खानेतो
हा हा आत्ता आजकाल लहान गिरण्या निघाल्यात ना सगळी. सगळीकड त्याच्यामुळं सोपं जातं त्याच्यामुळं कमी जरी हा कमी जरी आपल्याला दळून आणायचं असेल एक
दीड एक, दीड एक किलो पर्यंत. होत ना ते पीठ मग दळून देेतात गिरणीवाले.
हो हो.
हो पण छान लागत मुलाना. बाहेरचे असे खमंग ढोकळे देण्यापेक्षा ना घरात बनवून दिलेले
हो पौष्टिक पण राहतात ना आपण घरी बनवलेलं.
तेच ना.
हां.
हो ना. मीठ बीट सगळं टाकायचं आणि मग नंतर फक्त बनवायच्या वेळेस तेवढंच घ्यायचं आणि पाणी. मग ते पंचवीस मिनिटे ठेवायचे.
हा हा म्हणजे मुरण्यासाठी वगैरे असं.
नाही नाही डायरेक्ट आपण वाटीत घेतल ना जेवढं पीठ घेतलं तेवढं पाणी घेतल्यानंतर ते ताटात थेट टाका. तो ना आपण बनवायला हम्म. मग ते पंचवीस मिनिटं ठेवलं का होऊन जातं शिजून जात
हा हा, म्हणजे त्याला बघत बसायची ची गरज नाही आपलं म्हणजे एकदा टायमिंग लावला की त्याच टायमिंगला ओपन करायचं ते, हां हा.
कडीपत्ता, लिंबू ए कडीपत्ता, मिरच्या आणि साखरेचं पाणी करायचं थोडंस. आणि ते स्लाईस कट करून त्याच्यावर टाकायचं.
हो, हो हो स्पंजी होतो हा हा.
मोडून दिलं का मग कट करायचं ते
हा हा हा.
छान प्रमाणात होतो आता आम्ही तर तेच करते प्रत्येक वेळेस नाष्ट्याला.
होय म्हणजे जास्त आवड दिसतेय सगळ्यांना.
आणि मग अ वेगळ वेगळ पण काय बनवणार आहे नाष्ट्याला रोज-रोज‌. त्यापेक्षा हे बनवलं ना तर सोपं पण.
हो आणि कस एकदा हात बसला ना आपल्याला पण करायला एकदम सोपं वाटतं ना आणि टेस्ट पण हा.
हा बाहेर पण कसा राहतो काय हा.
आता थोडंस.
हे पाण्या पावसामुळे कसं नकोच. शक्यतो मी घरीच सगळ्या बनवत्या आता लहान मुलगा असल्यामुळे ना मोमोज वगैरे. ते पण घरीच ट्राय करते गव्हाच्या पिठाचे हो.
हा हा, म्हणजे तुम्ही म्हणजे घरच्या घरीच सगळं, बाहेरचं काही नकोच.
काही नकोच.
हा, म्हणजे बाहेर कसं तेल, हा वगैरे नाही ना असं.
हा मोमोज पण गव्हाच्या पिठाचे बनवले, हा. मग ते आणि आपल्याला पण नवीन-नवीन काहीतरी शिकायला मिळतना? तेच-तेच भाजीपोळी, हो भाजीपोळी खाऊन पण काटाळा येतो.
हो ना, ते बरोबर आहे. आणि बाहेर मैदा वगैरे वापरतात ना रवा, मैदा आपल्या गव्हाच्या पिठाच घरी पौष्टिक
हो मग. आणि तीच सवय लागते मेन म्हणजे, नाही तरग आपला पण ती बाहेरची खायची सवय पडली मग घरचं नाही आवडत.
हो. हा, नाही पण आपल्या घरच्याच्या हातची टेस्ट थोडी
वेगळेच, हा वेगळे आणि आपण कसं हायजीन पण मेंटेन करतो ना.
हा, हो ना मग चटणी वगैरे कशाची बनवली त्याच्यासोबत?
पण त्याच्यासोबत पूदिनाची चटणी बनवू शकतो किंवा मग टोमॅटो सॉस असतो. तो आपला, पण शक्यतो मिरची आपण जेव्हा
हा, टोमॅटो सॉस पण घरी बनवता ता का मग तुम्ही?
हो ते पण बनवतो ना, ते काय रेड, जास्त रेड टोमॅटो हा, रेड टमाटे घ्यायचे आणि ते मी डायरेक्ट त्त्यांच्यात बॉइल करून घ्यायची कुकरमध्येध्ये दोन-तीन शिट्ट्या, त्याच सूप पण चांगल्या प्रकारे बनतं.
हो हो, सूप बघितलेले मी करून म्हणजे घरी करत ए मी पण सूप. पण शसॉस वगैरे असं नाही जास्तीच करून बघितलेला कधी.
हा नाही ट्राय करून बघायचं थोडस पहिल्यांदा वाटतं चुकलेलं पण नंतर मग ते सवय हा, नाही हा ढोकळा छान प्रकारे होतो. आमच्या कॉलनीमध्ये पण दोन-तीन जणांनी बनवलं ना.
हो का? हा. छान ज्ञान आहे, आणि घरी सॉस म्हणजे बाहेर जा आजकाल बघ बघतो ना आपण, काही पण म्हणजे सोशल मीडिया व वगैरे पण बघतो ना. कसं पण बनवतात ते, म्हणजे अस्वच्छ वगैरे.
हो तेच
घरी बनवलेलं चांगलंच राहत कधी हम्म हम्म.
बरं राहतं तेवढंच, आणि आपल्याला पण काहीतरी वेगळं भेटत.
हो ना आणि आपल्या, हो ना आपल्या आपण थोडं कष्ट- त्यानं केलेलं असता ना ते.
त्यांना दाखव आपण वाया नाय घालवायची घालू वाटते, आपण हा म्हणजे शिकतो त्याच्यातून अजून.
त हा.
तेच ना, मोमोची पण मोमोज पण छान बनता, मुलं भाजीपालाने खात त्याच्यामध्ये गाजर वगैरे घिसून टाकलं का द्यायच मोदकच्या आकाराचं बनून. गव्हाचे पीठ वगैरे हो-हो. अन ते काय बॉईल परत. तेलाच टाकायचं आणि अर्धा च म्हणजे जर तुम्ही एक वाट जर हे घेतला ना गवाचं पीठ तर अर्धी वाटी दही टाकायचं. हा, ते बनवायचं मग नंतर ते तळून घ्यायचे डायरेक्ट. तळली का बरं राहता. म्हणजे मोदक सारखेच असतात हे पण मोनोच्या आकारचे बनवून द्यायचे मुलांना. त्याच्यामध्ये गा काकडी टाका तुम्ही, गाजर किंवा मग अजून शिमला मिरची तस केलं मग सगळ्या पालेभाजी टाकायच हो. सगळं हो अ-अ. आवडत नाही मिक्स करून. मग त्यांच्यात तुम्ही त्याच्यात भोपळा पण किसून टाकला तरी त्यांना असं वाटतं काकडीचे म्हणून ते खाऊन घेता. असं पालक चिरून टाकायचे इथून हा
बरोबर आहे काय?
आणि बाहेरचे मोमोजचे कसे ते मैदा जास्त प्रमाणात वापरतात ते.
हा तेच म्हटलं की मी गव्हाचं पीठ पण पौष्टिक राहत ना आपल्या घरच्या. गिरणीवरच दळून आणलेलं ते अ आणि हे पण मग सॉस सोबत वगैरेच देता का खायला?
ह सॉस वगैरे किंवा मग पुदिनची चटणी आप आपल्याला जे कम्फर्टेबल असेल ते.
हा ह-ह पुदिना म्हणजे ओलं खोबऱ्याची वगैरे करता का.
हो किंवा मग तिळी आपल्या तिळी नाही-नाही फक्त पुदिना. मुलांना तर शक्यतो टोमॅटो सॉसच चालता.
हो तस आहे, आवडीन खातात ते.
हो किंवा मग जी चटणी अवे्लेबल असेल ती करायची खायचं त्याच्यासोबत.
हा हो ना फक्त कस मुलांच्या आवडीसाठी हम् मुलांच्या आवडीसाठी. साठी थोडंसं
हा टोमॅटो सॉसच चालतो ना मोमोज सोबत बाहेर.
हो, हो बाहेर तर तसच खातात.
हा.
पण आपण, हा, हो हा.
घरी असेल तर कसं आपण कशासोबत पण ऍडजस्ट करतो ना ते पदार्थांना हिच्या सोबत त्याच्या सोबत.
हा.
हो म्हणजे नवीन काही तरी आज छान रेसिपी ऐकायला मिळाल्या तुमच्याकडून अ हं. ह चालेल-चालेल‌.
तुम्ही काय बनवल होत आज मग?
आज आम्ही काही असं विशेष नव्हतं बनवलं म्हणजे संडेला वगैरेच असतं आमच्याकडें असं. मुलगी आहे छोटी ये मोठी मुलगी बनवती ढोकळा वगैरे तुमच्यासारखच असते. तिला पण आवड आहे थोडस अ-अ दर
नाही बनवायचे असं वेगवेगळ्या रेसिपी ना आपल्याला पण आवडता बनवाय. आता मी तर रोज एक-एक ट्राय करते म्हणजे सॅटर्डे संडेच करते वरक ह स्कूल असता मुलांचे त्याच्यामुळे नाही जमत.
सोमवारी थोड, हा. हो चालेल ताई मग छान वाटलं तुमच्या कडून नवीन शिकायला मिळाला थोडस.
हो-हो ठीक हो चालेल-चालेल. तुम्ही हो ठीक आहे चा